ते मी तुम्ही जे सांगितलात ना पारंब्या वगैरे तेलाचं.
हो.
तर ते आपलं ह्याला ऑनलाईनला व्हिडिओ वगैरे असतात की.
मुबा कहीच नमुक.
हा ते आहे पण त्याच्यामध्ये मी नवीनच म्हणजे तुमच्याकडनं ऐकलं ते पारंभ्या. बाकीचे कस जास्वंद वगैरे सांगतात मेथीदाणे लवंग वगैरे.
नाही ते ते पण टाकायचं प्रारंभे वडाच्या.
ते मध्ये कापराचं तेल केलं होतं मी.
हं
हा. ते वापरते अशे आयुर्वेदिक वगैरे घरीच केलेले. पण ते काय? तरी पण गळ गळायलाच लागले, तर आता बघू हे पारंब्याच करून बघते.
पारंब्या ते चौघ एकत्र करायचं, उकळायचं आन तेल आणि ती बॉटल थंड झाल्यावर भरून ठेवायची.
हम्म
थोडे मेथीचे दाणे घ्यायचे, रात्री भिजून द्यायचे. पाण्यात. असं करायचं.
पितात पण ना, मेथीच्या दाण्याचं पाणी काहीतरी.
कडू लागतं ना.
हा पण ते काहीतरी शरीरासाठी चांगलं असतात म्हणतात.
भाजी करता भाजी मेथीची.
हम्म हम हम् हम.
मेथी रात्री भिजून द्यायच्या. आणि चांगलं धुन टाक प्यायचं सकाळी उठून. आणि मग हरभऱ्याची डाळ टाकून भाजी करायची मस्त लागते.
बरं बरं.
मेथीची भाजी.
ते मेथ्या हा प्रकार आधी माहित नव्हता. पण आपण पोट वगैरे दुखल्यावर ते अ कोमट पाण्यासोबत घेतो ना, गिळून टाकतो. मग मला ते द्यायचे. म्हणजे पोट वगैरे दुखा लागलं मग तेव्हापासन कळलं की म्हणजे- मेथ्या वगैरे काय प्रकार ते.
हम्म. आपली पालेभाजी पण येते ना मेथीची.
हो येते की, हो.
हम् मग तिच्यापासूनच तयार होते ना ते.
बरं बरं बरं. हा
ती टाकली का शेतात. तेव्हा ती उगते उगवते खाली जमिनीतून.
म्हणजे हे त्याच्या बिया म्हणायचे का?
हा त्या बिया माहिती ना तुला मेथीच्या-
हम् हो.
मग त्याच बियांचं सांगते मी. तू कोणती मेथी समजते पालेभाजी?
नाही नाही पालेभाजीचंच. तुम्ही आता जे म्हणलात ना, कि ते मेथ्या म्हणजे त्याच्यापासून बन ती म्हणून
हो.
मग म्हणून म्हणलं की, त्या बियाचं का म्हणून?
हो बरोबर. हा हा पिवळ्या त्या टाकल्या का शेतात? करी लोक असं शेतात टाकता ना मग ते उगवतं. उगवतात मग तीच मेथीची भाजी विकायला आणतात. पालेभाजी
हो
तीच आणता मग. अच्छा!
आणि कडुलिंबाचा पाला वगैरे पण टाकतात ना.
ते कडुलिंबाच्या पाल्याचं तर काय माहीत नाही बाई टाकता का टाकता म्हणे
तेलात वगैरे उकळण्यासाठी
हम्म सांगते टाकता म्हणे
हा तेच तेलात वगैरे
हम्म. काय काय कोरपेड लावता
हा ते चहा पत्तीचं पण पाहिलं होतं ते पण टाकतात.
कोरफेड कोरफेड माहितीय तुला
हा कोरफड माहिती ना एलोव्हेरा
हा. कोरफेडच जल, कोण आहे? तर ते कोरफेड असं भांजभांग लावायचं मस्त पूर्ण केस धुवायच्या पहिले.
त्याच्याने सिल्की होतात ना?
केस चांगले राहतात त्याच्यात
हा तेच की
हम्म. आता काही काही गोळ्या खाता केसांच्या पण मला आता दवाखाना करायचा आहे माझ्या
हो केसांसाठी का
हम्म.
हम्म हम्म हे आमच्या इथं मुलींचे म्हणजे केस गळत होते ना भरपूर तिचे पांढरे पण झालेत भरपूर म ते खूपच गळल्यामुळे त्यांनी काहीतरी आयुर्वेदिक वगैरे ट्रीटमेंट सुरू केली मग ते गोळ्या वगैरे तेल वगैरे दिलंय त्या डॉक्टरांनी पावडर वगैरे कसल्या कसल्या
हा काही पडत की नाही.
ते आता तिने किती एक आकरावीला हाय बघा आता तिचे केस एवढे पांढरे झालेत ना पूर्ण
त्या पांढऱ्या केसांना काहीच उपचार नाही
नाहीए तेच पण आता काय ते डॉक्टरांनी सांगितलं आहे ट्रीटमेंट घ्या पण केस गळणं कमी होईल वगैरे वगैरे बोलले
केस गळणं कमीच नाही ते पांढऱ्या केसांना उपचार नाहीेए कारण ते तळ म्हणजे मूळ जमिनी मधूनच येेतना तसे ते मुळापासनच येत ना ते मग ते कस काय काळे होतील सांग.
तेच ना आणि आपण तोडलं की अजून येतात ते
म अस आहे. आता ते काय नैसर्गिक आहे
खर हाय की काय काय काय काय हो.
हम्म.
काय म्हणलात?
जेवायला तर लय वेळ होऊन जाईल म्हटलं तुला.
हा तेच की जेवायला काय आता सकाळी नाश्ता झालाय त्यामूळ दूध पण पिलेली आहे.
हम्म.
त्यामुळं काही नाही एवढं. आणि ते दूध पण कसं मी चहा वगैरे घेत नाही ना.
हम्म हम्.
मग ते दुधात वगैरे ती पावडर वगैरे करून ठेवलीय सगळी. काजू बदाम पौष्टिक पावडर ती मिक्स करून घेते.
हम हम.
हम्म. मग त्याच्याने काही एवढी भूक लागत नाही.
हा. मखाने मखाने माहितीय तुला?
हा मखाणे माहिती आहे ना.
हम्म. मखाने काही ते आपले काळे कुटानेे त बघ.
हम्म हम् हम्
ते फुटाने काजू बदामची भुकी एकत्र मी करून घ्यायची तर मखाने भाजून घ्यायचे पहिले तूपमध्ये.
हा ह.
आणि मग मिक्सर मध्ये काढायचे मग ते सगळे डब भरून ठेवायचं आणि ते एकत्र मिक्स करायचं. आणि कप भर किंवा ग्लास भर, जसं आपल्याला पटलं तेवढं दूध घ्यायचं त्याच्यात एक चमच टाकून ते पियायचं.
हो हो तेच तेच केलेलं आहे सेम तसच केलेलं आहे. पण त्याच्यानी काय- तब्येत वगैरे अजून तर फरक जाणवत नाहीे आता कर केलंय. बघू आता.
हम्म
काय होतं त्याच्यानी काय तब्येत वगैरे वाढती ना.
तब्येतीला चांगलं असतं म्हणे.
हम्म
असं व्यायाम करायचा.
हो.
हो आता करायचंय सगळं चाललंय ते ऑनलाईन पण खूप काय काय दाखवतात.
हम्म ते पण दाखवता ना.
हम्म
आता माझ्या सुनेचे केस इतके लांब हे. कमरेच्या खाली जातात.
अरे बाप रे हा.
हा नि जाड वेणी पडत आता त्या दिया दिदी चे पण तसे आहे.
हम्म हम् हम्
तिचे पण एकदम दाट आणि लांब वेणी पडते तिचे पण कमरे पर्यंत.
बापरे चांगलं की काय म्हणजे तेल साधच तेल वापरतात का काय वेगळं.
सादच असते आता माझ्याकडे कमवते ना सादच तेल लावाते पण तिथे केसांना च वाढय आता आता माझी एक मुलगी होती आणि माझे नाही न तिचे आशे असे असत.
हम्म.
शाळेत जायचंय मला ते अ मतदानचे फॉर्म जमा करायला आपण नळांची वाट बघतेय मी.
अच्छा कुणाची वाट बघताय?
नळ नळ.
नळ हा हा हा त्याचं काय असं टायमिंग वगैरे फिक्स नसतं का?
टायमिंग फिक्स नाही ना टायमिंग राहिला असता तर मानुस जाऊन वापस येतो.
हो ना हम्म.
त्याच्याच मला गावात पण जाता आल आणि गावात पण काम होतं माझं.
हम्म हम्म.
गावात पण नाही जात आल. गेला.
ते काय आता पाऊस तिकडं नाही म्हणताना थोड्या वेळने गेलं तरी पण चालतय का नाही?
पण ते कसं त्याचा पण टाईम असतो ना फॉर्म जमा करायचा.
हम्म हम्म हम्म बरोबर आहे.
अस.
ते काय आजची डेट वगैरे आहे का तिथं?
हे अस काय येतय काय माहिती पेंग असल बाय कार्या म्हणे
हम्म हम्म हम्म.
असं का बर येतय. का ग बघ तरी असं काबर येतय? ते वरती नाव. का? बोल ना.